काय करते झाली का पूजा होय का काय नुसतं दूध लावून देते का
हा धूप लावून घेते धुवून घेते
हा संध्याकाळी नाही धुवायचं क सकाळी धुवायचं ना.
हा सकाळीच धुते पण मग नऊ वाजून गेले होते सकाळी मग काही स सकाळी धुतले नाही मग आता सात त आज म्हटलं सात वाजता संध्याकाळी मग म्हणून आता
हा हा बरं नाष्टा केला होता
हा केला होता
काय होता आज
काय ते अशी पापडी होती आणि त्या पापडीवर डाळ दाट टाकलेली राहते कायतरी दाल पकवान दाल पकवान म्हणतात
हा
हा अशी ते आपली पापडी नाही राहात का ती अशी ते याची काय ग ते घटाची हा हा हा ती ती पापडी त्याच्यावर ते टाकता काहीतरी डाळ -डाळीच ते आणि मग त्याच्यावर चटणी टाक कांदे हा मोठी
लागलं ना रे? ना कराजून थई- थई ऐकत नाही ना अजिबात चल बोल मंडे म्हणजे सोमवार ट्युसडे म्हणजे मंगळवार
बघ ना ग तिकडन आला आणि डायरेक्ट ऊडी मारलं पाय लचकवला ना मग हे ते करतो नुसता
हम्म्म
मंडे म्हणजे माहिती नाही तेला मंडे म्हणजे मंगळवार बघ मंडे म्हणजे मंगळवार म्हणजे अगं तो काय लॉजिक लावतो म वरून मंगळवार म वरून मंडे
हा
तसनी राजमीर मंडे म्हणजे सोमवार, सोमवार हम्म लर्नकर मंडे म्हणजे सोमवार एमओ एन वार एमओ एन डी ए वाय मंडे स्पेलिंग पण लर्न करायची हा नग
हम्म तू बाकीचे केले का ग मग फोन?
आता ट्वेन्टी होऊन जातील अजून टेन बाकीेत
म्हणजे मग तू कोणा- कोणाला करते मला?
तूला गेला
हा
अ तर... नेहाला केला होता तिला स सात झाले बाकीचे झिरो सेकेंड वरच कट होऊन गेले होते काय माहित नेटवर्क ईशूमुळे आणि... एके तर मग ती माझी फ्रेंड तिला केला होता एक तिच्या मम्मीला केला होता ती दिव्या- दिव्या आहे ना म्हणजे लग्न झालंय तिथं मोठी ति झ नास
हाव का?
अ एक तिच्या मम्मीला आणि एके तर अनोनन बाई होती मग चांगली बोलत होती ती नाशिकची मग तिला दोन केले वाट्टत दोन का तीन
असं आहे का?
आणि तुला पण आता होऊन जातील असं वाटतं मला सहा
म्हणजे मग ती काय बोलली तूच्याशी
असच बोलत होती ती पहिला स्टार्टिंगला कुठं काय राहते असं विचारूनच मग नंतर बोलत होती मग ती बराबरा चांगली होती ती हसरी मस्त चांगली बोलत होती हो मग काय अनोन पर्सन सोबत बोलावं लागत.
हा म्हणजे अनोन तुला ला तुला आला का तिने केला?
नाही तिने केला होता पहिले कॉल म्हणे तुम्हाला कॉल पूर्ण करायचे ना म्हणे म्हटलं हा. म्हणे म मी करते म्हणे एक काल मग एक काल तुम्ही करा म्हटलं ठीक आहे चालेल.
असय
मग मी पहिले तिज बोलन ऐकून घेत- म्हटलं हा चांगली म्हटलं मग नंतर केला होता मग मी पण मग
हा
हा मग काय ती हर्षदा आणि एक काकीला जर केले तर मग ती सहा होऊन जातील पण मग तिचा पोरग नुसता त्रास देतो तिला
हा का खरां म
टट बघेल म दाहा काॅल किती वेगवेगळ्या लोक कारण झाले तरी पण
आणि मम्मीचा म मम्मीचा पण केला होता ना तो
हां एक कला
व आणि का गमती जि ती बघ त तुमच्या घराच्या बाजूला राहते ती पोरी
ह
तिला सांगायचा ना मग
अगं तिला पाठवलं मी जाऊ दे कॅड इंटरेस्ट नल
हा
ह नाही तर तिला पण मग ती ऍड झाली असते पण जावले बरो आता तू जरी तू जरी तिकड ना माझशी दहा मिनटं बोलली असती ना
हा
प इकडे मला एट्टी रुपीज आले असते मग
हा मग अडी म राह दि असताना तू माझशी बोलते म्हणजे मला माझा यायचा एककडे पैसे येतील
तुला येतील एटी माध
म्हणजे येतच नाहीय ना ते तर
तेचमध्ये पेमेंटचं ताबर ऑप्शन आहे नाही काय माती हम्म तेच ना बघावं लागेल
तुझे तर झाले ना कमप्लीट टास्क
हम्म ट्वेंटी तर होनच जातील
मग हा मग तुला यायला पाहिजे ना
बघेला आता होद्या
ह ज्यूस पिल का आम
अग ते मम्मीने दहा रुपयेच आणलते ते लिचीचे तेख लाता
ते
हम्म मी फोनच केला आणि तो लक्षात नाही मला तोपर्यंत येऊन गेली मग म सहा वाजता
ह एवढ साग उतायस ना
डाळी म्ह डाळीम खाऊन गेला आता
खरं नाही तस हा डाळी खाऊ घच
अच्छा
गोळ्या घ्यायच्या आराम कर जा आणि
हे ना बसले त्याला ज हात ओडाख्यायचा आपलं जी म्हटलं
हा
हॅलो वनीेत का ह अ उपत
जास्त असं हेवी नको कां लाईट लाईट
हगई फिक फिक लाग जा पण पचायला जुगाव पोळी पण कराय
हा तेज ना
ते आता परत हिला गई खिचडी ली मग थोडी्याशी
हा
बेनसा गंदा पटक ब हा पाच रुपयाचा क्ले घेऊन आलाय तो म्हणे डुप्लिकेट क्ले आहे ते
कोणते ते आ ग ते खराब राहता वास मारता ग ते नुसते
ते एवढी ते छोट्याशा पिशू मध्ये भेटत बघ
हा ना वास मारत ते नुसते काही नाही काही कामाचे
स म काल केेला अक्का सोबत घेऊन आला का
तेव्हा मागे पण आणलं तर त्यांनी पा करणे.
हम्. तू खाल्लं तू खाल्ले कांडे वगैरे मग.
नाही ग आताने जाऊ द्या आता नंतर बघेल.
हा किती या म्हणजे एक एक डझन आणले होते ना.
हा दहा अगं ते असे एक डझन म्हणजे दहा आले होते त्याच्यामध्ये. मी पहिले सज सांगितले होते पप्पांना पप्पा म्हणे येते सज. अवेलेबल नाही आहे
हम्म
म ते दहाचं होतं अवे्लेबल.
कशावर त्याच्यावरच का ब्लिंकिट.
ब्लिंकेट वर हा.
हा. तुझ्या यथं ओपन नाही केलं का मग बिल्किट.
अगं हाय माझ्या हिचे ओपन पण ऑर्डर पेमेंट तर पप्पाच करतील ना.
हा बरोबर.
माझं आलं तर मग कॅश ऑन डिलिव्हरी येईल.
हम्म
पप्पांनीच करून दिलं मग म्हणजे ते माझ्याच एरिया मध्ये. हा त्याच जास्त येत ना मग.
हा बरोबर आहे.
उपपास करून येतता.
ट्यूसडे म्हणजे मंगळवार ट्यूजडेचं बोल. सोमवार ट्युजडे म्हणजे मंगळवार.
आज जी थांबली असेल.
थांब एक मिनिट. काय अ मम्मी काय सांगते बघ ना. तो ऐकू देत नाही बोलतोय जोरजोरात. स्पेलिंग स्पेलिंग येत ना तुला वन डे ची स्पेलिंग येते का. डीए वाय डे मंडे म्हणजे सोमवार तर ट्युजडे कर मी तुला ब्लॅकबोर्वर लिहून देते. हा उलटा करत होतो ब्लॅकबोर्ड उलटा करत नाही तर जाऊ दे थांब. मार्कवर पण आणायला लावल ना नसं काही पण जिंकत बसतो ग त्या मारकनरने पण.
हा.
हा ना.
तसाच करतो ना मग तो मी त्याला पण ठेवायचे हा.
काय इ इंका आणली आणि मारतणार आनल डस्टर काही आणल नाही.
कोणत आग होत डस्टर.
कुठे आहे म.
मग बघ ना शोध ना. त नारायणीने कुठे ठेऊून दिलं होत ती आली होती तर तेव्हाच. तिथे वरती तुझ्या कपाटामध्ये नाही तर मग त जे वरती ते. कपाळ कपड्यांच खात आहे त्याच्यावरती तिथे कुठेतरी बघ. कोपरा कापरामध्ये घालून दिलायेत.
वरच्या रूम मध्ये का.
नाही ग इथेच खाली हा. वरच्या रूम मध्ये नाही बघितलं मी चेक केलं होत अनेक एक हा ब्लॅक कलरच होत ना? होत डस्टर हा. मला पण सापडलं नाही होतं ते कुठे घालून दिलं होतं. काण्याकोपऱ्यामध्ये त्यांनीच घातलं होत मी पहिले जागेवर ठेवलं होत पहिले.
मग म का डस्टर आ आणला नाही मग फत इन काणी ते आणला
हां
मंडे म्हणजे सोमवार ट्युजडे म्हणजे मंगळवार ट्यूजडेची स्पेलिंग बोल पहिले.
तो असा बारीक असतो ना तो आणायचा ग!
कोणता?
मारकर कसा आणला तो?
तोच म्हणजे आपण
ब्लॅकबोर्ड वर जातो ना झाड हा त्याच्यामध्ये अस अस बारीक पण येतो पेन पेनसारखा हा
हा मी त्याला बोलली म्हटलं व्हाईट बोर्डवररचा मार्क म्हतय त्याने हस दि
हा मग तो पण पेन सारखा तसा येतो म्हणजे
मग तस असत ते मी दाबलेणे जात का मग त्याचे
नाही नाही हा म्हण म तसं नीटली यायचं ना. त्याला कस पेन्सिल सारखल यायला चांगलं राहिल असत.
बनव मी गणपती डोळ अय डोळेबिळे काय बरवू नको गुच्प लन कर ट्यूजडे म्हणजे मंगळवार बोल. बग ना ग! चल कर तू अभ्यास जाऊ दे. जा टाईम वेस्ट होऊन जातो हा झाला असत.
दहा मिनट झाले ना?
हा
हा चालेल मी पण जेवायला जाईल आता.
हा लवकर करून घे म्ह जेवण. नाही अभ्यास करत बस म हम्म. पण क म सारखं करत जाय मला लवकर झोपून जायचं मग.
हां ना?
हम्म मंद मध्ये थोडस झोपून घ्यायचं असं पाठ
हा झोप लागते ग बाई मला नुसत मध्ये मध्ये त्यांचीवरारयला लागते हा तेच ना
चालेल ठीक आहे गोव्या वगैरे घेऊन घ्या व्यवस्थित करून घ्या जेवण म
हो संपलाता बाकीच्या
हा का? हा आता हे घेच नको तेव्हा डोस पूर्ण झाला ना नंतरात. झाला तर म आजोरडलो डॉक्टरकडे चालेल ठीक आहे ठेव चालेल. बंडे म्हणजे मंडे म्हणजे